हा येथ का आवाज हा हा हा हो हो येत आहे येत आहे
करत
काही नाही आता आजीचा जप झाला की मी आजीला वाढून देतेत हो
काय बनल आज
मी का आलूची मोकळी भाजी बनवली खिचडी पोळ्या बनवल्या तू काय बनवलं
आज आम्ही पण खिचडीच बनवली होती सारख झालं भीेतच
अरे सेम सेम झाला आजचाचोय प
अ खिचडी आणि आज वरण केलं होत डाळ सकाळी केली त तर बा्पान फ्राय केली त डाळ फ्राय केली
हो का आज ते पाह माझ्याकडे पाहुणे आले ना ते मावशील जेव्हा सांगितलं होतं हम्म आणि मग मी त्यांच्यासाठी शेंगाची भाजी पोळी परणभात केला आणि भाजी केले ते थोडेसे कुरड्या केल्या आणि हर्षीच्या हातानें श्रीखंड बोोलवलं होत
हो काय शेंगा कोणत्या गेल्या हो काा तुम्ही भाजी मस्त करता पण त्या हिरव्या मिरचीची हिरवा मिरची वाली वरण असते ना त
हो हो हो हो हो हो ते संभार आपल्या आप्यासोबत केलत तो का हो हो हो
आज दुपारी केले होते आम्ही आप्पे पण साधाच केलं होत वर
हो का ह हा अ मंग मी त्यात चिंच टाकतो थोडीशी नाही तर मग आमसूल, मी आमसूल करून ठेवल.
आमसुल कसं करता?
तेच क कैऱ्या घेतल्या कैऱ्या शिलून ते चिरून त्याला अ मीठ लावून वाळून द्यायचं. त्याचे साल काढून घ्यायची
कैर्‍याच.
हा कैर्‍याचे आमसुल बनते ना,
हम्म हम मग ते कशा कशा मध्ये वापरते त्यात
ते मग शेंगदाण्याची आमटी, आपल्या उपासाची. आणि आपल्या साध्यावर ना, ते आणि ते शेवग्याचे शेंग असते ना, त्याचं वरण करतो ना, मिक्स भाज्या टाकून त्यातही आमसून टाकलं चालते छान लागते.
अच् मग त्याने जास्त गोड नाही होत का?
आंबट आंबट गोड करायचं थोडस गुड टाकाव लागते मंग ते.
म्हणजे आपण हे या आप्यासाठी करतो व ते ना त्यामध्ये.
प्या साठी इडली साठी.
कागू
हो हो गुळ टाकते ना, आंबट गोड वरण छान टकते मग आन इडली सोबत ही हा इडली सोबत ही चालते तसं वरण केलं तर.
हम्म आता तुम्ही करा ना, कधीतरी इडला मग आपली आम्ही येऊन तिकडे.
बरं बरं करीन ना करीन. हो डबे चालू केलेच. सध्या एक डबा चालू आहे.
हो का म्हणजे किती कितीचा हे डब्बा तो?
तो साडेतीन हजार ग्रुप
अच्छा, हो का मग डब्ब्यामध्ये काय काय देता? दोन्ही टाइमचा हो का आणि म मंग किती काय काय देता डब्यामध्ये?
अग सगळ्याच भाज्या, सकाळी भाजी, पोळी वरण भात. संध्याकाळी खिचडी एखादी भाजी. किंवा एखाद्या दिवशी फोडणीचा, भात वगैरे केला की ते देते.
अच्छा, काय मंग भाजी पोळी कंपल्सरी हे. एका की संध्याकाळी, पण वरण दयावास लागते की सुकी भाजी पण चालते.
ई भाजी. तस चालते अजून पर्यंत तर काही, कंप्लेंट नाही आली मला. उलट चांगली, प्याली चांगली, भाज्या स्वयंपाक वगैरे चांगल्या. करतेेत म्हणून.
हो का हा मग ते डबे आता वाढत जातील. नेमकी सुरुवात केली का डबे करायला?
हो सांगशील अजून डब्बा कोणाला पाहिजे असला तर.
हो सांगेन ना, मी मला हे सांगत होत्या ताई आम्रपाली ताई
हो का हो हो त्यांच्या भावांनी लावला. आणि ते आता दुसरा पण ते हो दुसरा पण भाऊ वगैरे आता काही दिवसांन ते त्याजी बायको माहेरी गेली कि मंग तो भी लावणार हे.
माहीरी गेली का?
हा ती बाई मायरी गेली आहे ना, प्रेग्नेंट होती त म्हणजे ल्या बाळातपणासाठी गेले.
अच्छा मण तिकडेच राहणार आहे का ते आता.
हो तिकडेच आईकडे. आराम करणार आहे दोन चार महिने काही येणार नाही याचा.
ह्म हा प्रेग्नेन्सी मध्ये पाहिजेच ना आराम. हम्म.
मला वाटते तिचं दुसऱ्यांदा आहे पहिली मुलगी आहे वाटते तिला.
हो का.
हम. च्छ
ते ांलत होतेना मस्त करतात मण त्या भाज्या. नाही आता झोपलं हो आले ना ते आज अमरावतीला गेले. ते पप्पानी ते चेकअप करायला सांगितच ना पप्पा ना.
हो का काय महिणे डॉक्टर मग.
डॉक्टरन हेच सगलं त्यांनली काय नाही मनी फिटस आहे मनी. त्यांना एक कोणीतरी टेस्ट करायला सांगितली. ही टेस्ट बघितली त्यांनी. तर म्हणजे फिट फिटच आहे म्हणज तुम्हाला गोळ्या दिल्या दोन वर्षाच्या. त्या गोळ्या घ्या म्हणे हो दोन वर्षाच्या म्ह. म्हणजे आता तुम्ही या गोळ्या घ्या म्हणे मग याच्यानंतर तुम्हाला नाही येणार म्हणे फिट.
हो का चला बरं झालं बाई जाऊन आला मनात म शंका बी निघाली. डॉक्टर म्हणजे ट्रीटमेंट चांगली देतात ना.
हो पहिले ट्रीटमेंट तिकडेच होती ना पप्पा.
हो हो हो पाच दिवस पाच सहा दिवस तीथच होता भरती. हम्म हा सगळ्यात पहिले आलं होतं तर ते म्हणजे हो तेव्हा तिथंच भरती होता
हम्म हो नाही एक तर सुचत नाही पटकन काही अशा वेळेस
ते तर बर त्यांना गोळी दिली म्हण आता ही गोळी ठेवा म्हणे तुम्ही चालू कंटिन्यू मग नंतर तुम्हाला गोळी खायचं काम नाही म्हणे मग ते बंद होऊन जाईन म्हणे
हो
येणारच नाही म्हणे बरं आहे ना एकदा चेक ह एकदा चेक करून आले किती हो आता सगळ्यांचेच झालेय जेवण आम्ही सगळेच बसलो होतो संध्याकाळ आता एक तर आज पाणीच चालू होतं दिवसभर
हो का हो हो
मग संध्याकाळी मॅगी केली होती थोडीशी मी मम्मी ना आणि मधुराताई
बापरे मॅगी हो ना मलात जळकी लागते ते जेवावच नाही वाटत जळकी
पाच वाजता जेवलं त हो ना वरण ते संध्याकाळी काही केलं नाही जास्त
हो का हम् हम्
संध्याकाळी असं जास्त हे खाल्लं की अशी जळकी लागते मग रात्री
मी आता पापड ब मा पापडाची कुश्मिरी ते आजीला वाढूनच देणार होती पण त्या तिकड बाथरूमला गेल्या होत्या वेळ झाला आता पिक्चर लावला मी जुना पिक्चर आहे खूबसूरत
हम्म जुने पिक्चर मस्त आहे मला तर तो ते आवडते मराठी दोघात तिसरा त्या दिवशी बघितलं मी तुम्ही सांगितलं तर त्या दिवशी तोच लावला मी स्वयंपाक करताना हा मग मम्मी पण पाहत होते मम्मी म्हणे हा कोणता आहे म्हण पिक्चर मी म्हटलं जुूनय म्हटलंजे रेखादा नव्हते म्हणत का म्हटलं हे पिक्चर पाहियला का तो पिक्चर आहे म्हण अ
हो ना छान आहे हो मग तेच नाही हे लावत नाही ते लावते भुतायचे
ह ना ते भूताच ते पाहिले की रात्री झोपेत नाही म मला त्या दिवशी ते भूताच लावला
हा
हो न मंग झोपच येत नाही रात्री
आणि ते नवीन पिक्चर काही एवढे चांगले नाही जुने भूताचे चांगले आहेत तर उलट पिक्चर हो हो हो पुराना मंदिर वगैरे हो उलट मग त्यात अन् डेंजर आवाज त्याचे
बापरे त्याचा त्या वॉल्यूम वाढवायला पाहिजे फक्त डेंजर आवाज आहे त्या पिक्चरचा पूर्ण मी पाहिलेला आहे नाही विराना विराणा आत्ता पण पाह नाही वाटात ते भूत
हो हो मग काय तर
आता बघिन यांना म्हणता येत एक एक दिवशी लावा आपण येऊ सगळेजण मग पाहू विराना
होन अ अन ते हो न ते पण मी काही पाहत नाही
हो ना कसं सगळे सोबत असले की काही वाटत नाही पहायला भूताचा पिक्चर एकट्यात हो भूताचा पिक्चर एकट्यात पाहिलाच जात नाही
हो ना
हम् दादा आपण दुपारी कधीतरी पाहू मस्त
हो ना लावशील मग मला बोलावशील
हो हा आपण पाह ना सगळे मिळून मस्त वाटते ते पिक्चर जुनी त्यातले गाणे वगैरे मस्त आहे
गाणी चांगले आहेत त्यातले सगळेच ते जानी दुश्मन मधले तर पर प्रत्येक गाणे चांगलं आहे
हो भूताच्या पिक्चर मधले गाणे सगळेच चांगले पण होऊ जानी दुसऱ बघितलेलं आहे मी ह जुना पिक्चर मध्ये सगळे गाणे चांगले होते असं बोर नव्हत होत कोणता पिक्चर बाहायला आत्ताचे एवढे काही विशेष नाही बनत पिक्चर
काहीच नाही
धुरंधर तर किती मोठा आहे तीन तासाचा आहे तो धुरंधर पिक्चर
हो
हा ना किती काही समजलं त्या दिवशी बघितलं ना आपण हो
दर शनिवारी येते स्टार गोल्ड हा म
हा घबाड कुंड पण तो पण काही एवढा चांगला नाही म्हणजे म्हणे ते चालू होता सगळ्यांचा विचार
हो ना हो हो सगळे जण म्हणत होतील दुसऱ्या दिवशी म
कॅन्सल झालं ते मगग पिक्चर काय एवढा चांगला नाही म्हणे कशाला मग चांगला प पिक्चरआला की जाव म पाहायला त काय हा तो काही एवढा विशेषच नाही म्हणजे पिक्चर
हो का हो ना सगळेजण म्हणत होते दुसऱ्या दिवशी नाव गोष्ट कोणी काढली नाही काहीच
ह ना कोणी काहीच म्हटलं नाही मी तेच म्हटलं दुपारी मीस दुसऱ्या दिवशी विचार करेल एवढ्या आरामशीर कोण करतय म्हण सगळे बारा वाजता पिक्चर पाहायला जायचं सगळ एक आरामशीर झालय म्हट आता कॅन्सल झाला वाटत ब प्लॅन पिक्चरचा
बारा वाजताचा नव्हता म्हणे मग हम्म हर्षी चांगे हा ह रात्रीचा होता म्ह म्हणून कॅन्सल केलं म्हने
आणि एवढ्या रात्री चांगला नाही वाटत ना जायला पोरी जास्त आहेत ना त्या
हो आता नवरी नवर देवले थोडी मजाच आली इथ आमच्या घराच लग्न होतं ना म्हणजे इतरचं लग्न होत तिकडं होतं आता नवरी नवरदेव आले फटाके याची ते पहिले फटाके लावले वरचे आणि मग खालची लट लावली तेथे रस्त्यावर पाणी असल्या कारणा दोन वेळ विजली ते
पई हो ना आता पाणी चालूच आहे तसं सकाळपसून चालय पाणी थांबलंच नाही आता पाच वाजता परत चालू झा
हो हो आणि ते आपल्या घरी केलं होत ना तस केलं त्यांनी ते हो स्वागत पोस्टर आणलं त्या मुलीच्या हाताने दोरी ओढली ते मग खाली आलं
हो ते सून आणली सून नाही ललेक आणली आहे ना मस्त केला जात
हो हो
अजून बी तो व्हिडिओ असा पाहावटते तुझ्या स्वागत चा छान
हो पूर्ण व्हिडिओ मस्त पहा वाटते तो छान केला होता स्वागत पण मस्त केलं होत पहिले तर महिमाात्याच्या घरीच थांबलं होतं आम्ही
ह ना एक वेळ पाहूं आपण ती, एक वेळ कॅसेट पाहू आपण ती
आता हे काय माहिती कधी येईल? आता लग्नाची कॅसेट पाहू ते इकडचे आली पाहिजे यांच्या कॅसेट मधे पूर्ण असेल ना एंट्रीचा?
हो हो. ते अ होता ना मयूर तेव्हा हम्म?
ते आले होते आणि दुसऱ्या दिवशी पाासून सगळे घेतले होते
हो हो. सगळे होते ते, व्हिडिओ सगळे होते, सगळ्या कार्यक्रमाचे व्हिडिओ होते.
हम्म आता येईल ना ते आता येत न ते हम